झालं काय जेवण तेन?
नाही बघा, अजून जेवायचं.
हा हा.
जेवायचं साडेआठ साडेआठ वाजता.
हा हा.
हम्म,
पाऊस तेन तुमच्याकडं?
पाऊस नाई बघ आज. दुपारी एक जड येऊन गेले तेवढीच, नाही बाकी नाहीच पाऊस.
हम्म,
ह्या वळेस पावसाचा लय
होय, ह्यावेळी पाऊस लय कमी हाय ह्या वेळेला.
होय, पाणी त्यामुळं कमी येतय ओ.
होय होय. दरवेळेला ह्या, टायमिंगला पुर यायच टाइम येत होत.
होय. ह गेल्या वर्षी कसला पाऊस होता. आणि ह्या वर्षी काही नाही.
तेच की. कायच नाही पाऊस. जरा सुद्धा नाही आहे. मध्ये तेवढा चार दिवस आला.
हम्म.
हम, तिथून काय नाहीच.
नाहीच.
तुमच शेतात काय मग, काय नुसता ऊस तेन असतय नाही काय द्राक्ष असतात?
हा, द्राक्षाची बाग आहे परत, आम्ही मळ्यात तिकडं झेंडूची फूलं लावलेत.
हम्म.
ते आता चालू होतील गौरी गणपती पासून.
हा, हा, काय केलंय?
झेंडू-
हा, म्हणजे तुम्ही पण फुलं करता होय?
होय, होय, ते वांगी होती, वांग्याच कड आता- आता वांगी ऊलट कमी झाले, त्यामुळ मग काढून टाकलेत ते.
मग कसं तुम्ही मार्केटला देताय का विकताय?
नाही मार्केटला देतोय.
हम्म, हम्. म्हणजे आमच्यात पण आम्ही एकदाच केेलतो. पण आम्हाला काही ते- काय झालं नाही. कारण का त्याच लय औषध पाणी न ते भरपूर करायला लागतय ना?
हा, हा, झेंडू का?
झेंडूच. आम्ही कसं केलतो? ते झेंडू उपचार असच केलतो. आणि ते हे नसतय काय शेवंती - शेवंती काय ते पिवळ्या कलरची, गलांडाची फुलं असतात बघा.
हा, हा, हा गलांड्याला काट असतात अहो.
होय. नाही एवढं, हा जरा असं हो जरा काटा असत
आणि पहाटे पहाटेचे तोडायला लागतात
आणि त्या मग आम्ही- सवय नव्हत ना? म्हणजे आमच्या मामा न ते करायचे. मग तनी लय पाठ लागलेले म्हणून आम्ही केलतो एक टाइमला-
हम्म.
पण ते काय आमच्या घरातल्याना कूणाला ते सगळंच हे झालं. तेव्हापासून काय - करायचं नाही म्हटले तुम्ही.
हम्मम,, हम.
आमच्यात कसं ऊस असतोय ना? दरवेळेला.
हा, हा, खर्च पण आहे हो त्या्ला.
होय. आणि एकादा कस होतो प्लॉट सक्सेस होतोय, एकादा सक्सेस होत नाही नाई?
जर लागला तर लागला, नाही तर नाही, सगळं नशिबावर आहे बघा.
होय. झेंडूला पण कसं करपा वगैरे त्यां लई पडतोय.
होय, होय. ते पण आहे आणि फुलांना आळ्या-
होय. आळ्या पाहिजे- त्याज परत, दरवेेळे त्याच्या सारखं औषध पाणी कायतरी असतं.
एक दिवस आड चालूच असतय औषध बघा. त्याला आळवण्या असत्या. परत खतं असतय सोडायची असतेची. आणि पहिल्यांदा म्हणे काहीतरी ते- आता सुरवातीला ज्या कळ्या लागतेत्या का नाही? त्या कळ्या सगळ्यात- तोडून टाकायच्या खाली. खाली तोडून टाकायच्या. आणि म्हणजे मग ते झाड असं बहरते. मग बहरल्यावर त्याचा- अ हे घ्यायचं आपल्याला. अ म्हणजे फुलं. तयार करायची मग. असं काहीतरी आहे.
तेच कि. ते लई छान झंझाट असतय त्याचं.
हम्म.
मग आमचं त्या दिवशी, त्या वेळेला आमच्या घरातल्याचं लय त्रास आमच लय हाल झालतं. तेव्हापासून आमचे पप्पा म्हटले असलं फुलं बिलं काय करायचं नाही. आपल्या हातनं जेवढे जमतय तेवढेच करायचं.
हम, उसाला कसं पाणी सोडून दिलंय काम होतय
होय आणि उसाचं फक्त फ कसं एक लावण होऊस पर्यंत, जरा ते मोठं होऊस पर्यंत काळजी घ्यायला लागते ना?
हा.
एकदा मोठं झाले की एवढं काय नसत त्याला पाणी सोडत बसायचं
बसच हं पण त्याला खात बित असली तरी चालते ती
होय आणि मग एरवी काय आमच्यात जरा एक वेळेला असं दरवर्षी आमचे एक राहन र कामं होते त्यात मग भुईमग मुगाच्या शेंगा असतात.
असय व्हय म्हणजे तुमच्याकडे आहे तर म्हनायच्या भुईमूगच्या शेंगा हम ह
ह्या वेळेला अजून तर काय लावलं नाही, या मध्ये ते चार दिवस पाउसा आला तर त्यावेवेली लावायच म्हणाल तर, पण मग भाजी होती मग म्हणून लावली नाही. ते आता लावायच एक चार दिवसात.
हम. ह. ह
म आणि तुमच्यात कुठल्या अस वेगळ असं नवीन असं सण कुठला होते?
तू बसले यथ हा
हॅलो? मुलं काय काय तुमचा?
हा मुलगाय बघा कि बोलवत बसल्यास म्हणते मला हा हा
हो बोलतेय वाटत सगळं?
सगळं बोलतय लय बोलतय हम्म त्याला तोड उलये, म लई तोडे वटा वटाटा वटाटाटा बंद कर बंद कर असं का माहितेस वा?
हम्म.
शाळेतन घरी आला की, असा ओरडत ओरडतच येतोय हम्. आणि आपण जेवढं बोलले, तेवढं बोलायला जास्त शिके नाही ताई आपण त्याच ऑबजरव करू त्यामुळं
मग तुम्ही यावेळी वारीला ते, कुठे जात नाही काय पंढरपूरला ते?
नाही नाही आमच्यात नाही कोणत
म्हणजे तुम्ही एकादशी करत नही?
करते की
हम म्हणजे तुम्ही फक्त पंढरपूर ला जात नाही तुम्ही पण?
हा एकादस तेवढ करायची त्या दिवशीची नाही पंढरपूरला त्यांना जास् कध
हम हम मग तुमच्या असं गावची तुम चीं असं वेगळी परंपरा त्या ना असं काही नाही.
असं इिथं तर काय नाही बघा सगळं जे गाव करते तेच फक्त आमच्या ज्योतीबाचेासन काठे आहे मी ते तेवढचं आहे.
अ तुमच्यात नेट असतील ज्योतिबाला?
होय होय आमच्यात पहिला नाही आमच्यात नाही काठी, ते भाऊकित आहे आम
हा हा.
मग ती पहिल काय करायचे चालत जातं होती इथून जोतिबाला
हा.
सासणकाटे घेऊन त्या सासणकाठीे बरोबर जायची यात्रेच्या वेळेला आता नाही या अ ते काही टॅम्पू विम्पू करून त्यात घालून नेत
हम्म चालत जायचं काय पॉसिबल नाही ते?
बोल आणि आता कोण तस पहिला
होय होय आता एक दिवस सगळ्यांना प्रत्येकाची कामं असतात आणि ते चालत म्हटलं दोन तीन दिवस तरी हे त्यातच पायजेल तर आता सगळ्यांना काम आहेत प्रत्येकाला त्यांचे त्यांचे जॉब तेन असतात
हा होयच कि
त्यामुळे एवढं कुट आता ते मग तुम्ही तिथं सासण काठी करता म्ह तर जावुन त्या्ला नाचवताय काय फक्त
हा अ देवला कनी इमच्या यातेच्या व ते किती नाच व्हायचं बेसवायचं असते बाबा शिवाला गुळ लाल तेून काही भरपूर असते
हो जोतिबाला भरपूर असतात त्याच्या यात्रे दिवशी तरी पूर्ण सगळं गुलाबीच असते ते
हा हा ह
आम्ही यात्रे दिवशी तरी काही कधी जात नाही कारण का लय गर्दी गर्दी असते ना एरवी हच कधी तरर जाऊन यायचं फक्त
हम
आमच्या इथून कोल्हापूर जवळ असून आम्हाला सारखं जायचं होत नाही
नाही होयच की
कस वेळ ते पाहिजे जायला ते
होय वेळ पाहिजे कामुळेला सणयला त्यामुळे
हो तुम्ही कुठं मग असं फिरायला ते असं कुठे काही गेला नाही का
ते
हमम
नाही आहे वे ल कुठेच नाही
हम्म हम्
देवाला जात आंबाबाई आमच्या आबाबाई क ना द कराड पाशी
हा हा
हम् ह
आमच्या इकडं पण हम् आमच्या इकडे पण असं काय आता घरातली तर काय तर कुठं काही फिरायला नाहीच आम्ही काय कॉलेज मधून तेन गेलो असेल ते तेवढंच
ह
आ
मग आली का नाही मम्मी पप्पा अजून का नाही
नाही, आता येणार थोड्या वेळात.
हा
त्यांना काय दरवेेळेलाच वेळ होतेय, ते आता काय गाडी ते असते आमचीच.
हा, मोठी गाडीय फोर व्हहीलर.
होय मोठी गाडी.
ह
मग जरी ह्यांचं झालं असत तर पण तिथल्या आसपासच्या बायका पण असतात ना त्या पण येणार असतात
मग ते म राहिलेलं माळवं, घरी घेऊन यायचं.
हा, घरी घेऊन यायचं, दुसऱ्या दिवशी जायचं, आणि शक्यतो असं त्यानी काही ठेवतच नाहीत, कारण का ताज ताज घेतल्याला बरा असते नी.
हा हां हां.
ह जरी त्यातलं त्यात राहिलं, तरी पण मग दुसऱ्या दिवशी ते हे करतात, संपवतात.
हम्म हम्म.
जर पाऊस वगैरे झाला तरच राहतोय नाहीतर मग शक्य, हा, शक्य क तस म राहत नाही काय.
हा हा
च जरा असच घेतालं, पण असं जास्त घेतलं तर, पण त्रास होते, म्हणून जास्त काय लई घेत नाही.
ह हां हां.
आणि आता शेतातली पण, भाजी ते असते त्यामुळ, दोनी जरा, जरा करून, मॅनेज करत
मॅनेज करता थोडेसक
हम्म. ते कसं आमच्यात पहिल्यापासून, भरपूर आधी पहिले वर्षापासून करतात. आजा आजी पण तेच केल्या, आता पप्पा त्यांन पण तेच करतात.
बरोबर
आमचे मामाकडचे पण तेच सगळे करतात, हा हा चालते, ठीके.
ह